हॅलो
बोला ना ताई
हा माझा आवाज येतोय
हो येतोय येतोय बोला ना
हा काय करताय
काही नाही आवरलं आत्ता बसली
हो का जेवण वगैरे झालं मग
आमच्याकडे गावाकडे असं लवकरच आवरत रविवार राहिलं का थोडस लेट होत
हा टाइमपास खूप जास्त झालोय ना जॉब जॉब करता का तुम्ही
आपला विषय आपण गावावर बोलायचंय का गावाविषयी बोलायचय आपण बरं ठीक हम्म मी तर गावाकडेच राहते म्हणजे कि
हा आत्ता आम्ही पण गाव राहतो
तर मग गावातलं लाईफ एक आयुष्य एकदम चांगलं राहतं म्हणजे जे शहरामध्ये भेटत नाही
ते गावाकडे जे सगळे हवामान वगैरे म्हणजे कसं गावाकडे कसं अस लवकर झोपायचं लवकर उठायचं आणि लवकर उठले की म्हणजे हा काम चालू असतात म्हणजे लवकर उठले की घरचे काम करून शेतात जायचं शेतात मस्त डब्बा बांधून घेऊन जायचं जेवण करायचं मज सावली म्हणजे झाडा खाली अजून शेतातून काम करून घरी यायचं घरी येऊन मग सगळं गप्पा गोष्टी करायचं काय अजून बसता घर काम करता अजून
बरोबर आहे आणि कसं असत ना गावाकडचं लाईफ चांगलं असतं लोक एकमेक कांशी जास्त
हो मदत पण करता जुळवून राहता
हम्म आणि माणूसकी जास्त गावाकडे दिसून येतात
खरंच हे गोष्ट तर खरच आहे शहरामध्ये तस नसतय म्हणजे शहरामध्ये कसं असतं एकमेकांना ना ओळखत पण नाही शेजारीचे ही माझी शेजारी आहे का कधी निघाले बाहेर तर ठीक आहे दिसून आले की हा ठीक ह ही माझी शेजारी आ वाटत गावाकडे तस नसतो ना गावाकडचं वातावरण सगळं मोकळा असतो
बरोबर आहे आणि कस काही ज्या गोष्टी शहरामध्ये मिळत नाही त्या गावाकडे मिळतात म्हणजे गावाकडे लोक कस घरासमोरच काही ना काही विकायला घेऊन येत असतात मग ते काही असो आता सध्या आपण असं म्हणू शकतो ती मावाकुल्फी जी शहरामध्ये मिळत नाही घ्यायचा म्हंटलं की मोठ्या दुकानामध्ये जावं लागत
खायची इच्छा झाली की ऑर्डर करा
असं असतं आणि आता कसं आहे की गावा कडे कस असतं कि स्वतःच येत मग त एक आनंद वेगळा मग छोटे मुलं पैसे मागून घेतात आम्हाला घ्यायच
आधी म्हणजे आम्ही आधी लहान होतो ना तेव्हा काय करायचे ते जीवारी नाही का ग्लासमध्ये टाकायचे आणि त्याच्यात कुल्फी म्हणजे आईस्क्रीम भेटायची आहे का तुम्हाला लक्षात गावाकडे तस होता आधी हा आता जीवारी नाही आता नाही याच्यात पैशामध्ये देता
हम्म परत ते काय काय का ते बाटल्या राहायच्या ना काचेच्या बाटल्या ते दिल्यावर पण भेटायचं तस गावाकडे भेट ताना आता तसं ते शहरामध्ये नाही भेटत आणि शक्यतो कस असतं ना पैशांचा फरक पडतो गावाकडे कमी पैशांमध्ये सगळं काही गोष्टी अवेलेबल होतात सहज उपलब्ध होतात शहरामध्ये तस नसतंय शहरामध्ये कस असत की एवढ्यालाच आहे आणि तुम्हाला एवढ्यालाच घ्यावच लागणार आहे आता गावाकडे मेथीची भाजी तुम्ही म्हणणार मेथीची भाजी गावाकडे तीस रुपयाला मिळणार तर जर शहराकडे ती भाजी पन्नास साठ रुपयाला मिळते
हो आणि गावाकडे आपण कमी पण करून घेता देऊन द्या ना वीस देऊन द्या ना आता एवढं कशाला भाव करताय ते बोलून घेऊन घेत आणि गावाकडे कसं म्हणजे शेतामध्ये पण निघत ना आपल्याला ह म्हणजे विकायला आपण घेतले नाही तरी पण ताजा ताजा
हा शेजारचे वगैरे राहिले तर वानोळे वगैरे
ताजा हा ताजा भेटते ना आपल्याला शेतामध्ये उगायचं आणि ते ताजा तोडून खायच तस शहरांमध्ये नसतो म्हणजे गावामध्ये गावाकडे ते आपण उगवतो आणि मार्केटमध्ये घेऊन जातो दोन दिवस तर लागूनच जातो मार्केट मध्ये आणि मार्केट मध्ये घेऊन ते शहराकडे घेऊन जात दोन तीन दिवस लागून जातात मग ते विकता आणि ते घेऊन जात फ्रीजमध्ये ठेवता तरी पण ते म्हणजे खराब होऊन जात जास्ती दिवस नाही टिकत त्यांच्या शहरामध्ये ती भाजीपाल्या आपण कसं
गावाकडच्या दिवसाचेस गावाकडच्या दिवसा सुरवातच एकदम भारी असते. सकाळी सकाळी सुंदर ते सूर्य किरण घरावर पडलेली असतात.
हा.. अन् अजून चार पाच तेएए.. कोंबड्याचे आवाज येतं. जागवण्यासाठी. हा.. ते शहराकडे कुटय आता.
बरोबर ये.
म्हणजे गावाकडचं वातावरण चांगलय. हा गावाकडची लायफच चांगली आहे. बाबा ते म्हातारे लोकं, गाव म्हणजे म्हातारे लोकं कस असतं त्यांचं मुलं एक, करते जॉबला लागलन ते बोल चला माझ्याकडे म्हणजे शेहराकड शेहरामध्ये चला माझ्यासोबत राहत. तुम्ही तुम-तिथं पण ते बोलता नाही आम्ही गावाक हा अन् ते म्हातारे काय बोलता मग नाही नाही आम्ही आम्ही नाही येणार आमच्या म्हणजे आमचं गावाकडेच आमचं जीव रमलाय‌. आता आम्ही इथंच राहणार अन् इथंच मरणार. अस बोलतात ते शहरामध्ये जात नाहीं ते. हा... त्यांना आवडतच नाही ना, घरात बसून म्हणजे गावाकडे कसं असतं.
थोडसं बाहेर जाऊन येता येतं, शेजारच्याशी बोलता येतं. दोन शब्दच येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलता येतं. तसं शहरामध्ये होतं नाही ना.
होत नाही फक्त गार्डनमध्ये जायचं, आता ते म्हातारे लोकं काय गार्डनमध्ये जाणार मुलं ते कुठ फिरायला त्यांना भेटतचं नाही ना, घरात ते बोर होऊन जातं म्हणून ते जात
हम्म बरेशे लोक नाहीच म्हणतात. टाळतातच नाही मला नाही, कारण बागेत जायला काही त्यांना आवडत नाही.
करायचाय तर तुम्ही बिनधास्त जा आम्ही तुम्हाला रोखतोय का, नाही रोखत ना तुम आम्हाला नका घेऊन जा बाबा. मी नाही येणार असं बोलतात ते म्म.. म्हणजे त्यांना. करमतच नाही ना शहरामध्ये.
हो बरोबर.
ते लहानाचे ते हा.. लहानाचे हं..
कसं असतं आणि एवढं कष्ट करून मुलांना शिकवलेलं असतं. मुलं शहरात येतात मग, ते म्हणतात चला तुम्ही पण चला तुम्ही
हा. आणि ते म्हातारे लोकं कस, लहानाचे मोठे झाले ना हा... मग ते म्हातारे कसे बोलता म्हणजे, जे आम्ही लहानाचे मोठे झालोय इथं अन् आणि आमचं म्हणजे बुडापा पण गावाकडेच म्हण म्हणजे हे व्हायला पाहिजे शहरामध्ये नाही म्हणून ते जात,
हम्म आता कसं असतं ना म्हा तारपणात शेवटी त्यांना असं वाटतं आयुष्य अखं इथं घालवलं आणि म उतारपणात कुठे तिकडे जायचं, म्हणून मग ते म्हणतात की नको बरे आपल्या आपल्या गावालाच चांगलं वाटतं, आणि आपला प्लस छान वाटतं. माती मग विषय अ..
ते शहराकडे कुठे ब म्हणजे शहराकडे कुठं मं.. दिसायला मिळते का ती माती आपल्याला गावाकडे मिळते तसं. शहरामध्ये नाही मिळत ती माती आपल्याला बघायला.
बरोबराय.
असच असतं आणि गावाकडे लाईफ चांगलं असतं.
जरी तिथं काही सुखसुविधा कमतरता असते पण बाकी लाईफ छान असत.
म्हणजे पाण्याच पण कमतरता असली तरी आपण ना विहिरीवर असताना अजून त्याच्यातून आणतो आपण शहरामध्ये असत का असं. आपल्या घरात पाणी फुटलं तर आपण लगेच बाहेर जातो कोणी शेजारी पण देऊन देतो. आपल्याला आज मला प्यायला पाणी नाही देऊन दे ग मला एक गुंडा तर भऊन देताना ते म्हणजे शहरामध्ये करायला आपल्याला भेटत नाही ना आणि शहरामध्ये विहिरी वगैरे पण नसता गावा सकारडची मजा वेगळी आहे.
आणि ते घर मस्त पैकी काहींची घर अजूनही श. शेना मातीचे असता मग ते सारवायचं ते चुलीवर स्वयंपाक वा वा एकदम मस्त लाईफ असत. आमच्याकडे पण अजून चोलीवर सता बर का कधी कधी हो गॅस वगैरे संपला ना की इमर्जन्सी मध्ये लगेच मिळत नाही मग मस्त चुलीवर स्वैंपाक करून जेवायच.
ती जिवारीची भाकरी एकच नंबर लावते खरंच ते गॅसवरच चव नाही लागत पग
हम्म.
त गॅसवररच पण म्हणजे जेवारीचे भाकरर ना एकदम वल्लेवल्ले. सारखे लागते.
आणि तुच्या बायक काय करता? आवरायला काळे भांडे नको घसायला मग त्याच्यापेकी बरे व आप आपल्या गॅसवर चणी मग घेतात करून पण तसल नाही कोण?
करायला.
हा पण तसं काही कामाला नाही का? असं थोडस वेगळं काहीतरी पण मगसं होतं ना कधी कधी ना वेगळं काहीतरी करणं पण गरजेचं असतं मला असं वाटत. की बऱ्याचश शहरातल्या बायकांकडे अजूनही चूल वगैरे आहे. ज्यांनी करून ठेवलेली पण मग ते फक्त ते येऊन आणायचं वाण वगैरे बनवायचं. जर की तेव्हा ते यूज चालू करतात वापर करतात त्याचा असं दिन वर्षानुवर्ष ते वापरतच नाही पण मग माझं म्हणणं असं की त्यांनी करायला पाहिजे की छान असतं ते ते लाईफ. पण सुंदर अस ते ह आयुष
म्हणजे माझे बाबा ना माझे बाबा पी एस आय होते वडगावला राहायचे ते मग आम्ही गावाकडे ना त्यांना मस्त चुलीवरचं जेवण आवडायचं मग इ इथून बनवून आम्ही त्यांच्यासाठी घेऊन जायचो.
हो बरोबर आहे मग आणि कस शहरात शहरातल्या लोकांना अजून ही बघा तुम्ही अस कोणी गावाकडचं येणार असेल की लगेच सांगता की हे घेऊन या बरका ते ते घेऊन या बरका त्यांना गावात नाही आवडत पण गावाकडच्या वस्तू आणायला. सगळ्यात आधी सांगणार आहे बघती या शहरातल्याच असत.
ह.
असं शहरातलं तर लाईफ असत. पण मग चांगलं. हा कधी कधी त्यांनाही घरातले लोक नेऊनच देतात कारण की त्यांना नाही असं वाटत एवढं लांब राहतात बाई बरं य ते ह खातील असं.
ह. चालेल ते मला तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं मला पण. करा मग तुम्ही कॉल मी पण करते ठीक हे बाय.